हो काही नाही.
हम का जेवण वगैरे झालं?
हा चालेल ना
आम्ही का श शेतात अजून
सातात काप रय सातात
शतात का आम्ही आज गिलक तोडल पाय गिलके तोडतोय
गिल्ोड आहे
गिल् हा उद्या बाजार आहे ना त्याच्यासाठी आवाज उुतर आल ना
हा थोडा थोडा आरे आवाज कुतला आला
ह तो वेलायच अस अंध कांध कांधक बोलल्या होतय
हा मला बी
हम् रेंज गुतत असतल ना त्याच्यामुळ
हा रेंज गुतत आसन म्हणूनच.
हम्म
काय चालू ये मंग?
काय नाय उद्या उद्या ते बाजार रे ना शनिवार.
अशी किती बाजाराची जा किती कितीक वेळेस बाजार काढ लागतो तुम्हाला
अग मंग शनिवार, सोमवार आणि मंगळवार. तीन बाजारला जातो ना. हा मंग ते आणि मधी परत अस मधी असतो तोडल्या जात ना माव हे दुसऱ्या मार्केटला टाकीतो आम्ही
हा का भजी प बेसन
हाव का मंग का चालू ये मं अजून
काही नाही म आता हेचे गेम बाजारच चालू होत काही मिरच्या तोडतोय आता काही गिलकी गिलकी तोडलेनं मिरची तोडतोय.
गिलक्या बी तोडले का?
हा. गिल गिलकि मंग हा मग ते ब हा मिरच्या ले भाव ये पाय तुम्हाला हाय का घरी मिरच्या आहे.
नाही बाजारातून आणल्या ना मंग मिन
हाणल्या का बाजारातून
हो
हम्म बजारात मंग ते महागच भेटतं ना ग
बाजारात महाग भेटत म मंडीत स्वस्त भेट ना
हा मंडीत हा स्वस्त भेटत थोडं म्हणजे कमी यांन भेटतं थोडं फरक पडतो ते
हा हा
बाकी बाकी भाजी पाला मंग त्यो पण आणला असनं ना?
हा बाजार लय महाग होता म्हणे
ह का.
आता पावसामुळे महागचं होणार ना थोडा अजून महाग होऊन जाईल.
हा म्हडे पावसामुळ सडतं ना ग आता पाऊस उघाडला आता त्याच्यात उष्णता जास्त वाढून गेली म्हणजे गरमट जास्त आहे ना
हा.
हम्म गरमाटाने जास्त खराब होऊन जात आहो तो माल
हाव गरबटानी
हं हम्म काय करूय तू आवाज लयच गुतु रायला.
नाही मी काहीच मी घरात बसलेलेये.
अ रेंज कमी काय कामुन मग तुझ मोबाईल ला
नाही मला ते मोबाईल पाहिजे.
हा का मंग कस काय गुत कस काय गुत
काय माहिती तिद तुमच पण गुंतू राहिलाय मा पण
खर खरं खर खरं वाजूून राहीलय नुसतं.
आ तुमचा पण आवाज मला यय न नी न
हा काय
हा.
अगं ते असं खर खर वाजल्याने होते फक्त
अ तुमच्याकडं वाऱ्यामुळ होत असं नाही तो
नाही तिथं वार नाही मच होतय काय का शेतात.
हा तुम्चत आली ना
हा
वाऱ्यामुळ होत असनं मा मीइथं खुर
ये आमच्या शतात चक्कर मारायला. ये आमच्या शेतात चक्कर मारायला म्हणल.
शतात कधी यंलसाल काटतय आपल्याला
नाई. आग घरा पाशीच हाय आ
कुठे येताय चिखल पाण्याचं.
नाही नाही आता चिखल नाहीय पांदिवाळली. रस्ता आता कोळला झाला परत जामळ ते खायला येना.
गम आपल्याकडून गल्ली जामचम आहे ना
हो पण मग आता इकड थोडं फ्रेश वातावरण ना. तल्यासबर राहिला असतं
हा ते पण ना.
तेवढच चहा पाणी आमच्या घरी तेवढच भेटले असते ना ग. आताला दिवस झाली बोलायला असं मळ्यात जाताना दिसत नाही काय
हा घरातच राहते त ना
हा त्याच्यामुळ मग कुठे दिसत एवढी जास्त ती बाई.
मग आजू काय चाललेय शाळां ते जातेय ग दिदीन त्या.
हा जाते नं दिदीन त्या शाळेत.
कितीवी ला दिदी.
ति चौतीला.
अण लहानी.
लाहानी दुसरी ला.
आणि छोटीदीदी
ती शाळतलं जा.
साार्यात ले ना आता अजू
साऱ्यात लणी जाते ना ती पण मग सिनियर के जी ला.
म्हणजे काय सरूल्यात जाते का काई करडते जाती
हा काट नाही ना काठशेहरीला जाते का इथं कसं आपण शाळेत पाठवतो. आणि ते परत आपल्या मागच येऊन जातात त्या त्या मम्मीस. थ चालली पप्पा इथून चालले हा ते चांगले
राहती.
मग ज दवरज सकाळी ना उटती मग माल शयत टाईम झाला माला नेऊन घाला त तिच सारा उरीती. अभ्यास पण करतीस. शाळ शाळेत जायचं ना तिला मनसनी लागत मनसनी लागत तिला.
कोणत क्लासमध्ये म्हले तम्ही तिला.
ह आ नाय नाय के जी
कोणसा क्लास.
केजी केजी हा के जी मग सीनर के जी ला तुंते.
हा का.
हा आद के जी मंगसिन यर के जी. ते बरेच राहतं ग करावर राहत ते ज्युनियर सिनियर. हा मग पिलीला ज्यनियर राहत सीनियर राहत मग के जी राहत. म्हणजे तीन हे असच वर्ष जात्या मग ये ना हा तीन वर्षापासूनच टाका लागतो मग पहिली ते सहा समजा ती सहा वर्षच होईनतावा ती पहिली ती नासरथ ती पण मग आपल्या आपल्या सारख्या
पहिले दुसरी त नाही जी खुझी झाली काय म्हणताय ना पहिलीच वागताय ना लग वाच नाही जात ना आप म्हणजे इंग्लिश वाचू शकते मग ते मराठी वाचू शकते ना
हा पहिली केल्यावर मग तनी रात नाही दोनच केले का आपण मग आपल्यासारखेच नाही जमत ग एवढंच दोन तेरा वर्ष करायला आधी आपण पण काय करतो करतोच मग आता थोडं फार हे डजस्मेंट करून त्याच्या एक तर डोनेशन इतकं
हम्
आपल्याला काय होतं अंगण अंगणवाडी होते अंगणवाडी
राणी यांनीी फोन करूला आहे मला
हा का त्या ना नंतर करून मणा आता हा का हम्
नाही ना
हम् नाही का तच आवाजचला कुतूराहायला बाई
अरे ते तुम वाार नि कती कर ला फन लागले
हगं मी कामाला फोन लावले पण ते वाजूच राहिलीसत खरखर
मला तुमचा आवाज बरबरऊ राहिला
हा का मग मला आता ग गुतच होत असं
ह
हम् तू नाही जातता कॉलेजला
कॉलेजला कॉलेज आता मी सेकंड इयर ला ऍडमिशन घेतलं ना
कुठे घेतलं ते घोडे गावला का तिथं म्हणजे असं पुूर्ण येत आहेल त नू
काय
आर्टस म सायन्स अस असं
हा तिकडं सायन्स ते आहे ना
तू कोणत्याच्यात घेतलं मग
मी बी सायन्स तिकडे बी बिएरात बॅचलर् बी बॅचलर ऑफ सांस य मेरा तो अ मॅचुअर ऑफ आर्ट
जड जात असं म्हणजे अभ्यासाला जड जात का असोप राहतो
काय
अभ्यासकारला तुल सोफ जातो का आवकड जातो उंडू
नाही या कॉलेजला असं काही नाही या कॉलेजला फक्त आहे ना पेपरस टायमालाच जायचं हा व्यवस्थमध्ये पण मग आता आहे ना बायोमेट्रिक ले नाही रेग्युलर टायच काही नाही म्हणत तरची फीट असते पण दहा दहा हजार फक्क फच
मंग असं समजा कस ये
ह त्यावर शिचद्दा आार न यावर शिधदा आजार
हा का ते मग समजा ते परवड लहान मुलाच हो जास्त भ अखीन आताच किती लहान आहे तरी त्यांचं किती मो जास्त आहे फीस त्यांची फीज आहे ना पंधरा पंधरा हजार आहे
त्या काय का वर्षाची
हा एका वर्षची ते दोन लहानलायची पंधरा पंधरा आहे दोन ते करतो मग त्याची बी हा ला लाहानला येचीस पंद्रे मोठेल येचीच साठ साठी
बाबू किती साठ साठ हजार
हा साठ हजार पण मग प्र शिक्षणाच प्रशषण बी तसच नगर इथं
साठ हजार का म्ह काय म्हणजे
पाहाचं कामच ना आपल्याला बाकी साठ दो दोघाची साठ साठी समजा आपल्याकडं काहीच नाही मग शाेत शाळेचं काहीच नाही आपल्याकडं वही नाही पुस्तक नाही बॅग नाही फक्त डबा करून द्यायचा
कोण का आपल्या कोणच
मग ते बाकी सगळं त्याच्याकडूनच मग
लय पुस्तक
आपण समजू हा त्यांच्याकुडूनच वया पुस्तक ते आपण हे भरल राहत ना त्याचं
तर पण त्यांच्याकडेच ना बस सईच झाला लागतता आपल्याला
नाही बस ते आपण सारं सम साठमध्येध्येच ठेरेल ना ते असं
हा का मग आता ह ह म्हणजे सहा महिन्याला सहा तीस हजार भर चेन मग साहा महिन्यानंतर तीस हजार भरायचे आहे का
अ येनच चार टपे
हा
अ हा यांचे चार टप्पे म्हणजे आपली पहिली चाचणी होती का याशी नस्त चाचणी नाही होत का त्याच ना चाचणी टायमात समजा एक टप्पा भरचा आणि परत दिवाळीच्या प्रेडच्या याच्यात हा दिवाळीचेप्रेडच्या याच्यात ते बुटा पवाराचा आणि परत शा उघडल्यावर एक तच नाही होत का हा तेच म्हणजे चार वेळेस पेपर होत तसं चार वेळेसच हे भरा लागतो ते डायरेक्ट सांगतात पेपरला बसून देणार नाही मुलांना.
अह येत होत कॉलेजला मग कॉलेजला पण असतच करते ना
हा ते कॉलेज आणि ते सारखंच आहे ना पैसे भरले तरच सारं काही आहे. नाही तर बाकी
हो ते डायरेक्ट म्हणतात. तुम्हाला पेपरला बसून देणार नाही ही जबाबदारी तुमची नाहीतर पैसे भरा
त्याच्यामुळे आपल्याला बी धाक राहतो होत पैसे भरायला लागत ना
पैसाअसो नसतो पैसा भरावाच लागतो. त्यांना पण एज्युकेशन एज्युकेशन पण तसच राहत आपण जेवढ पैसे भरले असले तसे एज्युकेशन राहत
तसच भेटून जात ना आपल्याला बी बाकी काय आपण एवढं लक्ष नाही करीत पण मग त्यां त्यांच्या हिशोबाने